हॅलो!
हां बोलकी
झोपल्यास काय?
नाही अजून आत्ता जेवण झालं ब तू जेवलीस?
होय जेवलोय बघ मीच मी पण आत्ताच
हा हा काय कराल्यास? होय झाली चालू गेलेलो आज
हा हा
आता हाय चालूच आहे पण काय लेक्चरच घेत नाहीत अगं शिक्षक
हा हा होय अजून कायच नीट घिनातच आमच पण आजच चालू झालं पण काय खुपच त्यावेळेस घेटलीत
आमचं तेवढं पण नाही जाऊन नुसतं लॅबमध्ये थोडा वेळ बसलो आणि आलो लेक्चरच झालं नाही एवढ्या लांब जायचं आणि झालं नाही कि ते डोक
होय डोकं पण फिरतय आणि वैताग पण येतोय
नाही तर काय कवा सकाळी आठ नऊ ला घरातन बाहेर पडलेलो असतेय
मग घरात कधी आलीस
घरात साडेचार वाजलेली कि
म्हणजे दिवस सगळा गेला त्यातच
होय येऊन जरा झोपलो ते गारवा आजून तब्येत नीट बरोबर झालेली ती गार वाऱ्यात हम
मग कुठं तिथ कोल्हापूरमध्ये फि फिरलाय काय नाही?
फिरलोय की कधी कधी तर आसतय वरचेवर ग हेला अंबाबाई ला वगैरे जातोय महाद्वारोडला फिरायचं खरेदी करायचं
हा हा आणि ते पावनखिंड एक हाय ना तिथंच जवळ
होय होय पन्हाळ्याजवळ ते ति
हा तुम्ही कधी गेलाय तिथं?
नाही नाही मी पावनखिंडला गेलो नाही पण पन्हाळ्यावर जाऊन आलोय किल्ल्यावर गेलेलो.
हा तेच म्हणजे मी पण पावनखिंडला कधी गेलोच नाही ने पन्हाळ्याला गेलतो तिथे पावनखिंडला काय आहे नेमकं
पावनखिंडला काय ते हेच की आपलं असं काय खिंड असं अ दोन्ही बाजून अस उंच डोंगर रांग डोंगरा ची भिंत आणि असं मध्ये वाट असत्या ग पाणी वगैरे येत असतेय त्यातन ते ती गोष्ट नाही ते हे नाही काय ती ती घटना घडली नव्हती महाराजांना पन्हाळ्यावरती जायचं असते आणि इकडे ते बाजी प्रभू वगैरे ते लढाई करत असत्यात ते पावनखिंडीतच झालेली की हम् त्यात त्याच वीर
कितीदा पन्हाळ्याला गेलोय पण पावनखिंडला जायचं कधी लक्षातच आलं नाही.
नाही हाय जवळच आहे तिथ आणि आता कस पावसाळ्यात जरा पाणी वगैरे छा असते ना भरपूर तिथ तिथ म्हणजे अस बघण्यासारखं असतय.
हा हा हा
ते आज शिवाकाशीदांची काहीतरी पुण्यतिथी आहे वाटत की
होय त्यात सगळ ठेवल्यालीत
हा मग ते त्यांचं ते त्या ह्याच्यातच की होतीत त्यावेेळेस वारले ना ते
हम्म हम्म
पावनखिंडित
हा हा हा आणि ते मग ते महाद्वारोडला कपडे पण स्वस्त मिळतात म्हणत्यात खरोखर आहे तसं
स्वस्त म्हणजे काय हाय हे रेग्युलर रेटच असतात आपल्याला वाटत ते म्हणणारे म्हणत्यात स्वस्त नॉर्मलच की हाय हे
म्हणजे मी ऐकलय कधी मी काय कधी गेले नाही सोड तिकड जास्त असं कोल्हापूर पूर काय संपर्कात नाही ने
नाही आहे हे नॉर्मल हे आता किती दोन आडीशे ला चप्पल वगैरे येतातच मग तिथं पण तेच रेट असत ते पाचशेला टॉप वगैरे येतात तिथं पण तोच रेट आहे.
हा हा जरा उगच पन्नास शंभर कुठ तरी खाली वर होत.
नाही तेवढं तर कुठलं हाय हेच की नॉर्मल. रेट हाय असच फक्त एवढंच काय एका जागी सगळं मिळते म्हणून चांगलंय.
हा हा
तथ आंबाबाईचं मंदिर जवळ लागलं ना आणि मेन सगळं बायकांचंच आहे तिथं माणसं. जास्त काय
माणसांचं कुठं हा जास्त काय कुठच काही जास्त नाहीये सगळी सगळीकडे बायकांचंच आहे.
ह ते चप्पल हार ज्वेलरी साड्या. ड्रेस असलेच असते घड्याळ. कानातले गळ्यातलं.
सगळं. खरंच की यात्रा उरुस येत पण भरतात त्यात पण सग बायकांचच असते माणसांच काय नाही माणसांच असलं कुठं पाळणा वगैरे ते कायतरी.
ह गप
तेच क आणि दिवाळीला ते पण काय सगळं सेल वगैरे ते लागतात कपड्यांचं सगळं ते आपल्याच ड्रेस वरने लागते.
हो आता मान्सून सेल चालू आहे त्यात पण बाय का पैसे डिस्काउंट असतील.
हो
हम्म
मग आणि कुठं तुम्ही फिरला नाही यावेळेला
त्या नाही आता परवा गेलेला आंबाबा कज बसवले ना सोून
आवाज कटवायलाय ग
आंबाबाईचा कळेस बसवला नाही काय नवीन.
हा होय ते हा हा सोन्याचं बसवलं ते.
होय सोन्याच आहे.
हो भरपूर मोठा आहे तो
होय भरपूर मोठा आहे ते आम्ही ऍडमिशन ला गेलेलो तसच गेलो बघायला. भरपूर मोठा लोकितला
हम गर्दी असते पण द दररोज आंबाबाईला
कायम कायम बारा महिने गर्दीचे आहेतेत आता
होय होय असं प्रॉपर दर्शन कधी होतच नाही तिथं
नाही लेई ववर मोठी रांग असते रांगेत थांबायला लागते
आम्ही पण गेलतो एकदा तिथं आंबाबाईला रविवारी गेलतो आणि रविवार असल्यामुळे सगळे आलते पण काय दर्शन काय भेट कटलंच नाही आणि त्यात बांधकाम पण चालू आहे ना सगळं तिथं‌
होय मंगळवार शुक्रवार इतरली गर्दी असते
त्यावेळी तर काय जाण्याचा अर्थच नाही
नस्ते म्ह मक दर्शन पण होट र
होय होय आणि तिथं पोलीस तर काय थांबून देतात व चला चला चला चलाच करतात लगेच
गर्दी होता नंतर आ बांधकाम वगैरे चालू आहे त्यामुळे ती बाहेर जागा पण सगळी पॅक असत्या सगळं आता रिनोव्हेशन चालय मंदिरात
पण गर्दी भरपूर असतात दररोज.
होय आम्ही काय कॉलेजला गेने ाततोय त्यामुळ वरचेवर असते सारखं. दर्शन घ्यायचं प्रसाद खायचं.
प्रसाद तिथं कधी असतोय आम कधी आम्हाला काही भेटलाच नाही.
प्रसाद तिकडं पुढं महाद्वार रोड ला असते ग पश्चिम दरवाजा आहे ना. पश्चिमद राजाच्या बरोबर समोर असं स्ट्रेट गेलीस की तिथं. ते आत भाजी मंडई वगैरे ह तिथ ना आत वरती ह.
तर मीला काय माहिती होत एक कार्ड देतात आणि कार्ड घेऊन गेलं की तिथे प्रसाद भेटते म्हणून
होय होय कार्ड घ्यायला लागते त्याशिय भेटत नाही.
मग आम्ही तिथं विचारलं. कृती म्हटले की काळ जर तुम्ही असं ते आत मेंद दर्शन नसते काय? ह.
हा हा.
तिथल्या गेटला देतात म्हणून
मग तसं काय नाही इकडं पण कुठं सगळीकडं वाटत असतात.
नाही आम्ही ते विचारलं मग आम्हाला ते सगळेजण म्हटले तिथे आत देतात मग आम्ही कुठं आत जाणार होतो. आम्ही मुग दर्शनच घेणार होतो त्यामुळं मग राह दे म्हटलं.
हम् आमचं झालंय आम्ही दोन तीन वेळा घेतलाय पर अस छान असते. ताक अस असत ताक भात
साथ घ्यायचं म्हणूनच आम्ही डबा घेऊ गेलो नव्हतो आणि नेमकं ते आम्हाला काय कळलंच. नाही दो दोघी पण नवीनच होत हो तथ.
फन करशील काय सांगित.
लक्षातच नाही अगं.
छान असते ताक भात भाजी खीर तेवढंच साध असते खरं छान असते.
हा हा.
कधी परत कधी तर गेलीस तर जा म्हणूस
हा चालते की परत कसत गेल तर तुला कॉल करतो.
हा.
पन्हाळा पण तसा छान आहे फिरायला.
होय ज्योतिबा पन्नाळाम बाबाई रमकाळा आहेत भरपूर ठिकाणे कोल्हापूरात
तेच की आणि का हे पण आहे काय ते आपलं. मू मूर्त्यांचं कुठलं ग.
कनर.
हा कने रिमोट मी अजून कधी गेलोच नाही सोड तिथं.
मी पण नाही मी आता एवढ रोज जर त्या बस. कॉलेजला जाते कनरी मठच्या खरं तिकड जाण कधी
मग तू कधी गेल नाहीस तू पण अजून
नाही अजून गेल जायचंय आता बघूया कधी तरी एक दिवस जायचं
तेच की हा तिथं ते छान आहे म्हणतात असं सगळं. ते सगळ्यांच स्टेटस स्टोरी मधून दिसतय नाही ते असं मूर्त ते असं सगळं जिवंत असल्यासारखं वाटतं.
हो बारा पण ते दारांचं सगळं.
हा देखाव भरपूर आहेत तिथं.
आणि आत्तानी वाढवली का?
हा ते नवीन काहीतरी केल्यात म्हण.
हम् बघा कधी तर वेळ मला ब जााणी वेग
जायला पाहिजे एकदा.
हम्म जवळच्या जवळचेच ठिकाण राहिल्या.
होय लांब लांब जमु करून आले इकड पुणे बिणे सगळं झालंय खरे इथल्या इथलं राहिलेय.
जायेच मैत्रिणी मैत्रिणी जाऊया की म्हटलं कधी तर
होय जाऊया जाऊया कधी होतय काय माहिती मी त किरापूर पण बघितलं नाहीये अजून
तेच सांगलंय जवळचे सगळे ठिकाण रायले.
तू बघितलास
मी कधी एकदम लहान असताना गेलतो बाई मला आता आठवत पण नाय ते.
किद्रापूर तर आपल्याच इथल्या इथलं ते एवढं एवढं सच हाय जवळ
म हे आमच्या मामाच्या गावापासन तर पंधरा मिनिटात येईल.
हा तुमच्या तिथंच आहे ना मामाचं गाव तुमच्या तर
तरी पण मला ते जायचं होत नाय एवढं
माझ्या इकडच्या मैत्रिणी या चांगली मिरजत त्या जाऊन आल्यात सगळ्या
ते लांबच्यांना कस हे वाटत म्हणजे आपण जवळ असणाऱ्यांना ते किंमत नसल्यासारखं
तेच की आणि आम्ही तिथल्या तिथं असून मी तरी एकदा पण बघितलं नाही.
बोल एक मिनिट माझ्या मामाचं गाव असून मी एवढ्या सुट्टीला वगैर जाते तरी पण नाय
जाऊ या